आठशे रुपये, सोळाशे सोळा किलो रुपये किलो ना
सोळा गुणिले पन्नास दहा किलोचे एकशे साठ. तीनशे वीस तीनशे वीस आणि तीनशे वीस, सहाशे चाळीस कितीचे? चाळीस किलोचे.
सहाशे चाळीस आणि ऐंशी
आठशे फटके द्यायला पाहिजे लावून चांगले.
दिली का चावी?
जिलेबी खाल्लावा जिलेबी. लई बुवा खाऊन झालंय. तो दुपारचा पुदवीन परत का वो? ते संदीपला विचारून घ्यायचं होत, तो दुपारचं मग पहिले विचारून घ्या त्याला, म्हणून राहिली मी तुम्हाला. पुढचं नियोजन करण्यासाठी पहिले विचारून घ्या. दुपारून म्हटलं तर, मला उद्या दुपारूनच स्वयंपाक हे मसाला जिसाला करून ठेवा लागेल.
एवढ्या जणांचा. तिथे जण राहतील, ते सगळेच राहतील मंग ते. संदीप पंकज, अं पंक्याची बायको अमितची बायको, मीनाबाई मग? ती नाही येत, ती खात नाही ना? आणि तुम्ही माझी आप्पा बी कुदवताय, आप्पा कुदवली तर सुनीताबाई कुदीन, मग? पहिल्या संदीपले विचारा, बाकीचा प्लॅन नंतरचा नंतर येतो की नाही येत, त्याच्या भरोशावर तो येतो कुठं कुठं निघून जाते. त्याच्यामुळं त्याला विचारून घ्या पाहिले, बरं. उम्म हा. मोबाईल तिकडे, इकडे येऊन बसा ना, दोन मिनिटं बोलून घ्या. हो आंग टाकले.
सतराशे रुपये लागतील तरी.
सतराशे रुपये? तीन किलो भाजी, काय किलो भाजी?
अठ्ठशे पन्नास, साडे अठ्ठशे. उम्म. हम्म. ह .
बघा केवा पत्ती. बजेट, सगळं बजेट पहिले त्या संदीपवर आहे. तो येतो की, नाही येत.
तुम्ही किती बी बोलले तो नाही आला तर मग काय उपयोग. नियोजन करण्यासाठी. नियोजन करण्यापूर्वी, त्यांच पहिले विचारून घेतलेलं बरोबर.
भेजा पळाव लागल नाय तर मग.
आं.
भेजा भेजो.
भेजा.
इया.
पा. आता रविवारी म्हटल्यावर दादूबी सुट्टी देईल, कारण रविवारची ईद शनिवारची ईद होऊन जाईल ना.
शनिवारची ईद होऊन जाईन, दादूबी सुट्टी घेईन रविवारी.
काल गेलतो सुट्टीला. दादाची गेली सुट्टी, दादूचे काय संबंध, दादूची झाला ना आता.
दादूच झालं, पण परत तो संदीप म्हणायचा, त्याला नाय सांगितलं का.
काही नाही, संदीपच काही म्हण नाही. ओजी हे ओजी ओजी. दोन होते मला पाहिजे आणि
इकडे ये एक मिनटं. ते मार्क द्याय लागतील.
पप्पांना बरं. चालोय बर. हा बर, चालूय चालूय
माहित आहे.
कट करून देऊ काय? कट करू? हा, काय?